हॅ
हां.
हा बोल. तेच फोन कट झाला वाटत.
कट झाला का?
हा.
हां, फोनच टायमिंग संपलं वाटल.
हो.
आणि काय चाललंय मग?
आणि काय नाही बघा चाललय छान.
हा.
तेच म्हटलं ते म्हणजे मला माहित नव्हतं, मी जेव्हा असं ह्याच्यामध्ये बघितलं ना की हा हे नाव असंं-असं आहे, मग तेच म्हंटलं कि ईश्व इस्लामपूर आम्ही लहानपणा पासून ऐकत आलो. पण ते ईश्वरपूर म्हणजे हे कुठलं गाव हे नक्की आम्हाला कळत नव्हतं.
हम्म.
म्हंटलं मला द्या.
ते एक वर्ष झालं त्यांनी मागणी केल्यावर क नी ते एक म्हणजे जवळ-जवळ एक वर्ष झालं- झालं, अन त्याच्या आधी दहा वर्षे ते मागणी करत होते.
इथली लोकं जी मोठी राजकारणी असतात ना, त्यांनी मागणी केली होती.
हा-हा-हां. चांगलंय. मग तुम्ही असं घरातच असं असता की काय काम करता?
होय घरीच असते.
मग मुलं लहान आहेत का मोठी नाही मी घरीच असते, माझी मुलं लहान आहेत ना.
हां.
त्याच्यामुळे म्हणजे आम्ही इ पणजीला राहतो माहेर मुंबई
आणि काय मग, दुसरं आणि काय करता काय जॉब- बिप
नाही-नाही आता सध्या लहान असल्यामुळे काहीच जॉब नाही.
हां हो.
आता हे कार्य अँप आले त्याच्यावरच, थोड एक टाइम काढून.
हां- हां.
तुमचं, पहिले करत होता का?
नाही, घरीच-घरीच असते.
हो हो हो. मुलं लहान आहेत का तुमची अशी?
हां.
तुमची मुले लहान हेत का?
नई मोठे हेत मोठे.
हा ह. म बरंय बरंय म्हणजे तुम्ही म्हणजे हे एक टाइम तरी होतय तुम्हाला. आमचं कस? आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे जरा टाइम वगैरे असं- होत नाही. एक्झेस होत नाही. पोरांकडे- म्हणून शाळा वगैरे सगळं पोरांकडे लक्ष द्यावं लागतं.
हां.
त्याच्यामुळे.
हं.
बाकी?
बाकी काय नाही बाबा.
हम्. आज रविवार काय स्पेशल
हां. रविवार असल्यामुळे कस होत जरा आवरायला वेळच होतोय हो सगळी कामं.
हम्म. मग मुलं तुमची कॉलेजलाहेत?
सगळी. सगळी घरात असत्यात का नाही रविवारी?
हो.
चांगलय.
तुमची मुलं कॉलेजला आहेत क का असं शाळेत वगैरे अस?
कॉलेज कॉलेजलायेत.
हो का?
हो.
म तुम्हाला काय एवढं म्हणजे हे नाही. असं स्वतःच-
हां?
स्वतः करून. स्वतः स्वतः काम करून. होउ शकत. तसं काही नाही.
तेच नाही नाही. त्यांच त्यांनी आवरून त्यांच त्यांच जात्यात. हो.
आमचं आमचं तसं नाही. आमचं सगळं आवरून बिवरून लहान पोर आहेत. सगळं करून ऍडजेस्ट करून जावं लागत.
हो.
म ते तुम्ही म्हणजे पहिल्यापासून तुम्ही इस्लामपूरलाच राहता.
नाही. आमची बदली होते ओ सारखी.
बदली म्हणजे मला कळल नाही.
हं. अस मिस्टरांच्या सर्व्हिसमुळे बदली होतेया.
हा हा. गव्हर्नमेंट जॉब आहे का?
हा. दोन तीन दोन तीन वर्षांन बदली होते.
हा हा. म्हणजे कशामध्ये पोलीस वगैरे असं काही आहे?
फोन खात्यात ए. फोन खात्यात. फोन खातं.
अच्छा.
हं.
मग तुम्ही याच्या आधी कुठे होता?
आम्ही ह्याच्या आधी फलटण.
अरे बापरे! मग तुम्ही प्रॉपर कुठल्या गावचे अस?
आम्ही प्रॉपर इकडच आहे. कोल्हापूरकडचच आहे आम्ही शिरढोण.
हा. हा. हा. हा. हा. म ते पलटण वगैरे असं सगळं म्हणजे तुम्हाला गाव पण- बघायला भेटतं. सगळा हा सगळा अनुभव घ्यावा लागतो प्रत्येक गावचा. ते पण एक भारी आहे.
होय.
पण त्रास काय होतं, पोरांच्या शिक्षणावर जरा प्रॉब्लेम होतो. कुठलं ये, काये, म्हणजे त्याच्यात ऍडजेस्ट करायला जरा एक वर्ष जातं.
होय आणि तोवर पण बदली व्हायची वेळ होत्या.
हो म्हणजे कुठेतरी आपण कुठेतरी सेट होत असतो, की हा बाबा या एका वेळेस चार माणसांची ओळख होते सगळं होतं. आणि नेमकं त्याच टायमाला बदली होते.
होय तेच की.
ह हं एक एक दृष्टिकोनाने चांगलं पण वाटतं आणि एक दृष्टिकोनाने त्रास पण होतो.
होय होय बरोबर आहे की.
हम्म
बोला.
आणि काय चाललंय? काय रेस
आणि काय नाहीं रेसी पी वगैरे नाही, मिस्टर आता आलेत जरा गाव बाहेर गेलेले. त्यांना जरा अंड्याची पोळी करून देत होते.
हा थोड्या वेळने मी कॉल करते.
किती मिळतं म्हणजे किती सेकंद झालेले आहेत.
हा
किती म्हणजे जरा एक दहा मिनटं तरी म्हणजे ऍटलिस्ट सहा सेकंद झालेत.
हा होय होय.
ते कसं आहे नंतर तुम्हाला पण हे होणार मला पण.
हा होय रेसिपी हा
हो. अं ते फलटानला तुम्ही सगळे होता, मग तिकडचा काय अनुभव वगैरे काही.
तिकडचं म्हणजे काय ते तेतं तिथं पण सध्या मंदिरं भरपूर आहेत.. दहा अकरा मंदिर आहेत म्हणजे अं हे शिवाजी महाराजांच्या काळात अफ्जल खानानं फोडलेलं मंदिर आहे ना
ते हेचं म्हणजे अफ्जल खान जेव्हा स्वराज्यावर आला होता, तेव्हा ते शिवाजी महाराजांचं सासर ही फलटणच आहे. मग ते सई नींबाळकर त्यांचं घर आहे ना, त्यांच्या घराच्या तिथंच मंदिर आहे. ते मंदिर वगैरे अफजल खानानं फोडलेलं म्हणजे आहे म्हणजे ते मंदिर आम्हि फोडलेल पण बघितलं, आणि तिथ जे पूजारी आहेत ते तसं सांगितलं आम्हाला की हे शिवाजी महाराजांच्या काळात अफ्जल खानाने हे सग मंदिराचं असं नासधूस केले. म्हणजे बाहेरच्या बाजूला वगैरे पहिला असं मूर्ती वगैरे कोरून लावत होते माहिती हाय काय. असं कोणती मूर्ती मग त्या ज कुठं हात का हात मोडायचं अस ना नाक चेहरा अस तर हे केल्यात एक- एक पिंडी पिंडीचं वगैरे असं तर हे केल्यात.
हा -हा - हा.
असं तिथशिवाय असं ते राधा -राधा कृष्णाचं म्हणजे कृष्णाचं मंदिरात असं राहत नाहीत काय लोक असे राहतात बघा ते नुसतं कृष्णाचं जप करत. तिकडचा असा वेगळा ड्रेस त्यांचा असतोय गाई पाळायचं.
हा - हा - हा.
ते सगळं तिथं तसं पण एक मंदिर आहे. असं आणि मोठ ती यात्रा राम- राम जन्म असते ना रामनवमीच्या वेळेला तेव्हा मोठी रामयात्रा होती. तिथं रामाची ते मंदिर पण छान आहे तिथं आणि त्या मंदिराला लागूनच हे आहे. सईबाईचं माहेर मग ते माहेर कसं म्हणजे आम्ही आम्ही बघितलं ते दाक
शिवाजी महाराजांचं तुम्ही म्हणताय मग तिकडे त्यांच अस आहे असतील ना आता वंश ते नसतील ना.
होय आहेत की. सईबाई निंबाळकरचे वंशज आहेत ना ते आहेत की आता त्यांना त्यांनी ते त्यांचा जो जुना वाडा आहे ना. तो जुना वाडा तसाच ठेवलाय.
हा.
त्याचं म्हणजे हे करायसाठी व्यवस्थित म्हणजे प्राचीन वास्तू म्हणून आणि जसं होत तस ठेवलंय त्यानी. स्वच्छ म्हणजे तिथे एक माणूस आहे. ते स्वच्छता वगैरे करायला. आणि दुसरीकडे त्यांनी मोठं घर वगैरे बांधत त्यांचं बहुतेक रामराजे निंबाळकर म्हणून फलटणचं येतय बघा. ते रामराजे आणि आणि एक काय तर नाव आहे. त्यांचं ते फलटणचे आहेत ना. ते सई सईबाईचच वंशज आहेत ते.
हा -हा - हा.
असल जवळ -जवळ नऊ नाही म्हंटलं तरी नवव्या दहाव्या पिढीतला असणार आहे ते.
एवढं शिवाजी महाराजांच अस एवढ पिढी मोठी ती आ.
जी ती दगडाची वास्तू आहे ना ती असं वाटत नाही. कि हे इतक्या जुनी आहे.
हम्म.
म्हणजे त्यांनी निगा वगैरे व्यवस्थित ठेवल्यात त्याची असं रिकामच ठेवले काय प्राचीन जे वस्तू आहेत ना. ते तेवढंच वस्त आणि ते बघायला आम्हाला सोडलं होतं क नाही, तेव्हा सुद्धा असं वाटं त नव्हतं की इथं कोणं राहत नाहीत आसं म्हणजे इतकं स्वच्छ वगैरे होतं ते, मला वाटतं तो एक माणूस त्यांनी ठेवलाच असलं... की स्वच्छता वगैरे करायला हा ठेवला असलं... आणि... होय आणि मो ठ प्रस्तय ना तुमच.... अजून पण तसं पहिल्यासारखंच त्यांचं प्रस्तय म्हणजे त्यामुळ ते तसं ठेवू शकतात त्यांना काय म्हणजे असं अडचण येत नाही
हम्म हम्म
अनं ते राम मंदिरमध्ये ते रामनवमीच्या वेळेला पूजा वगैरे असते ना तेव्हा ते रामराजे निंबाळकर आहेत ना त्यांनाच ते बोलवतात. त्यांना ते पूजेचं सगळा पहिला मान जो अभिषेक... असते ना तेव्हा त्यांनाचं बोलवतात.... म्हणजे आम्ही एकदाचं जाणार होतो ना तेव्हा तिथं रामराजे आल्यात, तिथं जात ता येत नाही असं पण सांगितलं होत ना ते अभिषेक कराय अभिषेक करायला आल्यात, तिथं जात ता येत नाही, असं
हम् ह
म्हणजे असं, भरपूर म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या चा अनुभवं
अनुभव बघायला प्रत्येक ठिकाणी असतय छान असतय बघायला
हम हम
असं करगनीकडं शुक्राचार्याच मंदिर आहे बघायला हा ते.... परभणी नव्हे करगनी.... आटपाडी आटपाडी तालुका
नाही एवढं मला माहित
हा आटपाडी तालुक्यात करगणी म्हणून गाव आहे
हां
अ तिथं गावापासून जवळ एक शुक्राचार्याचं मंदिर आहे ते पण असंच आहे पाठीचं दर्शन आहे त्याचं पण ते अ सगळेजण भक्त येताना ते शुक्राचार्य क नही असं लपायसाठी गेल्यात आणि त्यांचं तेवढं पाठ हाय ना त्या पाठीचीच पूजाय तिथं पण
हो का
हा तिथं पण पायऱ्या वगैरे भरपूरं आहेत
हम्म हम् हम्
पायऱ्या चढून जाव्या लागतात
हा हा हा
अनं डोंगर झाडी हाय ना तिथं भरपूर